हा आवाज आला मूड्म हा आवाज येतोय का?
हो काय जेवण केलं तू?
काय नाही झिंग बनवले होेत.
मज्जा आहे तुमची कोण ओडताय ग, तुमच्याकडे.
मूल गाय ग, लहान मुलगा रडतोय, त जवळचे करचे. जवळच जवळच घर आहे ना.
हो हो बरोबर क्युडवेल च, काय अडचण येते का तुम्हाला?
नाही अजून दे कि डेल चे डाटा ओपन केले होत. ब आता बरायचे आता रेंज राहते ना चांगली.
क्युबवेलचा जो डाटा आहे, ना तर त्याच्यामध्ये, एका बाईचं जर डबल डबल नाव येत असेल, हं तर त्या सळाणी फोटो काढून घ्यायचा. आणि तो वेगळा ठेवायचा तो मला पाठवायचा,
हो चालेल.
त्याच्यामध्ये काय झालेलं आहे. मी जेवण घेतलं कधीच म काय दहा भात खाल्ला मी.
हा
हम्म,
हम्म शेड्युल मध्ये म्हणजे ते नाव पठवलं होत मॅडम.
हो
त्याच्यामध्ये मला अ, व्यवसाय आणि शिक्षण एवढं टाकला नाही गेलं ना.
तो मदरचा फॉर्म जर आला ना तर त्याच्यामध्ये सगळं. टाकायचा आहे, व्यावसाय पण तिचिक, शिक्षण पण तिचं पतीचं वयफ, काय आहे ते तिचा मागचा जन्माचा इतिहास जो आहे. त्याच्यामध्ये तिची जन्मतारीख वय असत, ते ते सगळं टाकायचं. त्याच्यामध्ये आईचा फॉर्म आला मदरचा तर त्याच्यामध्ये येईल. आणि ए एन े म्हणजे प्रसपूर्व काळजीचा जो फॉर्म आहे, तर त्याच्यामध्ये तो येईल. खाली खाली येतो तो, प्रसुतीपूर्व काळजीचा. त्याच्यामध्ये ती सगळी माहिती भरायची मगं.
हो. ते बर ते
आणि बरेच वेळेस असं झालेलं आहे की तुमचा टाकलेला डाटा उडून गेलेला आहे आणि तुम्ही पुन्हा टाकले आहे. नाही मी सांगते तुम्हाला आता तुमचं म्हणजे काही सी आरपीनचं झालेलं आहे तसं तुझं पण झालंय का एकदा तपासून पाहशील तू ह तर पहिले टाका. ऐकून तर घे पहिले मी काय सांगते तुला असं. घेतलं का मी अगं पहिले जे डाटा टाकलेला आहे ना तुम्ही महिलांचा गरोदर मात किंवा स्तनदा माताचा तर तो मध्ये काहीतरी ॲपच्या चुकीच्या गोष्टींमुळे उडून गेलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही भरायला घेतला का? तो दिसला नाही तुम्हाला मगं तुम्ही कायं केलाय पुन्हा अजून नवीन त्या माताच नाव टाकून पुन्हा टाक डाटा भरायला चालू केलंय. पण पुन्हा अजून ॲपच सिस्टीम व्यवस्थित झाली म्हणून तो तुमचा उडालेला डाटा जो आहे तो पुन्हा येऊन गेलेला आहे मगं कसं झालेलं. काही काही ठिकाणी कि एकाच आईचं नाव दोन दोन वेळेस येत आहे. आणि एकाच बच नाव पण दोन दोन वेळेस येत आहे. जर आशे दोन दोन वेळेस आलेले जर केस असतील तरं त्यांचा फोटो काढायचा आणि तो मला पाठवायचा.
हो.
आलं लक्षात.
हो आला मॅडम.
कसं म्हणजे कोकिलाचं नाव आहे. कोकिला कैलास पावरा ती जर दोन वेळेस दिसतं असेल तर तो फोटो पाठवायचा तिचा हा म्हणजे जेव्हा तुम्ही आता आईचं आणि बाळाचं जेव्हा माहिती भरणार ना भरायच फक्त कोकिला टाकायच. कोकणाचं मगं कि ती नावं येतात एकाच नावाच्या जर दोन दिसत असतील तर त्यांचा फोटो काढायचा आणि तो मला पाठवायचा. आणि हे अ आपलं डेमो रेसिपीचं काय नियोजन केलेलंय कधी आहे पुढच्या महिन्यात का ह्याच महिन्यात
हम्म. या महिन्यामध्ये दोन तीन मे ते सोयाबीन वडी आणि बटाट्याचे ते वय बनवायची असं मालाा प्लॅन आहे.
ते अजून तुमच्याकडे बनवलं नाही का. मगं ते बनवून टाक आणि अजून एक काय बनवणारं मगं?
एक दुसरं डेमो रेसिपी बघू मगं स्तनदा माता किशर- मुलीेंचे काय आहे ते बन बनवू मग दुसरं
हा स्तनदा माता आणि तुम्ही थालीपीठ नाही बनवलेले आहे ना?
थालीपीठ अजून नाही बनवले.
म्हणजे अ ते शेवगाचा पाला तो थोडासा उकळून पालकची भाजी ती उकळून मिसळून. मगं पिठामध्ये मिक्स करायचं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये गरजेपुर्ता मिरची पावडर, हळद जिरं असेल ते टाकायचं मीठ आणि ते थोडस अस पातळ करायचं म्हणजे आपण धिंडे वगैरे करत नाही का? थोडस बेसन वगैरे बेसन पीठ अस ते पसरवून नाही करत का आता अस. तस तेच असतं ते पण अ त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचं पीठ टा कु शकतो आपण गव्हाचं पीठ बाजरीच पीठ ज्वारीचं पीठ अस टाकून ते करू शकतो फक्त त्याच्यामध्ये पाला जो आहे. ना तो शेवगाचा, पालकचा.
आणि जर ते नसेल ना तर दुसऱ्या गोष्टी चे पण टाकू शकतात त्याच्यामध्ये म्हणजे दुधी भोपळा आहे, ना दुधी भोपळ्याच पण हा.
मी बघ एक काय म्हणत सीमाचा व्हिडिओ टाकला होता. डेमो रेसिपीचा तिने ते दुधी भोपळ्याचं बनवलं होतं बघ.
हो ते बन पराठे बनवले होते.
हा पराठे बनवले होते, तर त्याच पण म्हणजे तिने लाटून बनवले होते. हे जे असतात ना हे लाटायची गरज नसते. पातळ बनवायचं हातानेच पसरवायचं असतं.
हो.
हम्म तसं काहीतरी नियोजन करा हम्म. आणि यावेेळेस ना उपस्थित लोकांची संख्या जा स्त पाहिजे.
जास्त पाहिजेल ना.
त म्हणजे आता मागच्या वेळेस आपले जे पण झाले असतील ना डेमो रेसिपी. त्याच्यामध्ये वीस पंचवीस महिला आल्या असतील. पण आता ना त्याच्यापेक्षा दुप्पटच्या महिला पाहिजे म्हणजे आपल्याला जास्त महिलांपर्यंत पोचायचय. त्याच्यामध्ये स्तंदा हा स्तंदा मा ता गरोदर माता की शिर्वीन मुली असं सगळ्यांना बोलवून घ्यायचं मग त्याम ध्ये हा.
हो हो हो. मग दुसऱ्या महिन्यामध्ये नियोजन करू मॅडम.
हा हा पुढच्या महिन्यामध्ये नियोजन करा. फक्त आता शेतीचे काम चालू हो तील पाऊस पडेल ना.
हो चालू झालं चालू झालं ना शेत म्हणजे आमच्या कडे अजून कमी पाऊस पडला परवा पाऊस होता ना. तो कमी आहे, ना अजून पेनणी झाली बाकी चे चालूय पेरणिचे. बाकीचे बाकी अजून.
चालेल चालेल किती दिवस.
हो नाही ना एकच दिवस. चालन मॅडम.
एकच दिवस आला आणि सगळ्यांनी
परवा पाऊस पडला होता तीन वाजेला?
हो.
ते नाही हम्म, पाणी त्यांची चालू आहे.
ते ते आता सपाठ होशील हं. चालेल तर मग मी ठेवते अ बाय.